हॅलो हो बोलना काय म्हंतेस?
हां काही नाही म्हणलं आज रविवार आहे तर कसं काय काय चालू आहे आज?
मलाना अगदीच मलाना बऱ्याच दिवसांपासून मिसळ खायची इच्छा झाली होती पण अं माझे मिस् स्टर म्हणत होते आपण बाहेर जाऊया कारण आमच्या मी ज्या शहरात राहते त्या शहरात बरेचशे फेमस मिसळ आहेत पणना काय माहिती मी तेआता युट्यूबर बरेचशे रील्स बघ घ्तेना च खाण्याची इच्छाच होत नाहीये. सो मगमी अ मटकी भिजत घातलेली म्हंजे मला उसळ करायची होती खरंतर करू म्हटलं उस सळ कारण आता पावसा पाण्याचे पालेभाज्या पण आपण विकत घेत नाहीये ममी उसळ भाजीच साठी ब भिजत घातलेली पण मग मूड झाला मला तसंही मिसळ खायची होती. सोम सकाळी मस्त पैकी तर्री असलेली मिसळ के दिले आणि मस्त पैकी छान जेवण झालं आणि अक्ष क्षरशा म झोप लागत होती मला आज भरपूर जेवली पोट भरून. झोपलात होती आणि म्हं टल चला आता हिचा कॉल आलाय बोलू आपण निवांत आज तसही संडे आहे.
अच्छां अच्छां मआज सगळे घरामध्ये असतीलना त्यांच्यामुळ मग काय. मिसळ केल्यामुळे सगळ्यांनी त्याचा आनंद घेत
हां बरं नई फक्त जेवणाला ऍक्च्युली म्हंजे निवांतच असतात खरंतर. पण मग हे बाहेर गेले त्याला घेऊन म्हंजे त्याचे त्याचे जे भाऊ आहेत. का माजे दीर जवळच असतात ते मुंबईला असतात ऍक्च्युली पण म अप डाऊन करतात इथे घरपण आहे त्यांचं मगं ते आज आले होते कामानिमित्त मते तिकडे गेले ममी निवांतच होते.
अच्छा आणि म कोणकोण असतं म कुटुंबामध्ये म? कसं छोटं कुटुंब आहे की मोठ्?
हां अ आमचं कसंय की अं म्हंजे मी जिथे राहतेना माझे मिस्टर अन् ते तीन भाव आहेत. जे लहाने आहेत ते पुण् अं दुसऱ्या शहरात असतात आणि एक मोठे आहे ते ते दुसऱ्या शहरात असतात आणि एक मुंबईला असतात. आ लहाने सिए आहेत ते पुण्याला असतात आणि आम्ही नाशिकला असतो माझे सासुसासरे आणि आम्ही आधी एकत्र असायचो पणम तेव्हा कसं ते वन बीएचके घर होत स् एवढ्या मोठ्या फॅमिलीला आम्हाला थोडसं हे व्हायचं प्रोब्लम मग आम्ही इकडे थोडसं शह् च्या बाहेर घेतल पण मग त्यांना कसं त्यांचे मंदिर किंवा ते आ आ ते जिथे राहत तातना तिथे त्यांचे मित्र वगैरे सगळे जवळचे होते, सो ते ऐकत नव्हते यायला. मग आम्ही आलो, शिफ्ट झालो मते येतात, आम्ही जातो असं म्हणून मग आम्ही राहतो.
अच्छा म्हणजे तुमचं येणं जाणं चालू असतं सगळे.
म्हणजे मग मुलगा तिकडेच असतो ना म्हे जेव्हा स्कूल वगैरे सुटते मी वर्किंग असल्यामुळे मग तो. आधी तिकडे जाणार मग मी त्याला पिक करून मग इकडे घरी आणणार असं हं हं हो हो हो. आणि तुझं कसं.
सगळी जवळचा.
हो.
अच्छा अच्छा माझी पण छोटीच फॅमिली आहे. माझे छोटेच कुटुंब आहे, अं आम्ही दोघं आहे, आणि दोन मुलं असतात. अ एक मुलगा आहे, तो जरा बाहेर असतो शिकायला एक जवळ आहे, आमच्या. त मग चालू असतं दोघं पण आता आपण नोकरी करतो. त्याच्यामुळ कस आणि मुगा पण शाळेला जा सगळ्यांच सकाळी लवकर आवरत करायचं वगरे पण होऊन जात. तर मग कधी फॅमिलीचा काही कार्यक्रम म्हणजे कुटुंबाचा कुठला कार्यक्रम असले समारंभ असेल तर मग एकत येतो.
अच्छा हं.
माझे दोन्ही दिर आहेत ते दोघं एकत्रच राहतात आमच्या घर आहे गावाला. मगकडे ते दोघ एकत्र राहतात माझे सासरे वगैरे पण त्यांच्या जवळच असतात. आम्हीच फूपत आमच्या कामासाठी बाहेर आहोतो.
अच्छा म्हणजे गावाकडची फॅमिली असल्यामुळे मग
आम्ही शहरामध्ये राहतो असं झालेला आहे. मग कधी चला बाबा काय बोल बोलावणार आ काही कार्यक्रम असतील क आम्ही जाते तिकडे त्यांना.
ह हआणि शेतातले वगैरे कामं करतेस तू मग तिकडे गेल्यानंतर वगैरे असं.
अ नाही नाही शेतात वगैरे काहीच नाही कारण मी इकडचे शहरातलेच असल्यामुळे ना मला शहरची गावातलं ते जीवन म्हणजे. बघायला वगैरे हे आवडतं पण शेता कधी मध्ये गेलेच नाही कधी. पण आवडेल जायला कधीतरी पुढे जर मांडी बघत चला तर जाऊ शकते हा तस करू शकतो. कोणतंही काम करायला कधी मी नाही म्हणत. आपल्याला ते केलं पाहिजे आपण शिकल पाहिजे म्हणजे शिकायची आवड आहे मला.
हा हा हा आणि अग. बघ ना आपण भारत कृषी प्रधान देश आहे पण मग त्याची अवस्था फार ब बिकट झालीय सध्या एक तरुण. पिढीची आहे, आता तुझे सारखे तुझे खूप छान हाय. शहर आहे, तू म्हणते की, नाही मला आवडेल करायला किंवा मी करे म्हणून कुठ काम म्हणजे. करण्यासाठी मी रेडी असते पण आज ची जनरेशने जी आहे. घे ना तर ते कस हो होत, त्यांच की, त्यांना सावत बसून काम लातात एसीत बसुन. काम त्यांना आवडतात कष्टाची काम उन्हाात. आता शेती म्हटलं, म्हणजे ओबीस आहे तिथे उन्हात राहूनच तुम्हाला कामं करायला लागणार कष्टाची कामं. असतात सो ती काम करायला नको म्हता आजची तरुण पिढी आणि त्यामुळे एवढं प्रॉ श म भे नाही शेतकऱ्यांना खूप प्रॉब्लेम्स म फेस आणि ज्यांची खूप म मोठी शेती आहे ना. अ क्षेत्र खूप आहे. तर त्यांना ठीक आहे, ते मशीन वगैरे ठीक त्या पण मर्यादा असतात. पण त्यांच त्या त्याने धकून जातय काम होऊन जातय पण ज्यांच लहान क्षे त्र आहे त्या लोकांचे आत मात्र. म्हणजे होर पळले जातात या ते शेतकरी असं तुला काय वाटतं याबद्दल.
नाही बरोबर आहे, तुझ म्हणते आता कस झालंय सगळा, आपला जो भारत आहे म्ह किंवा डिजिटल होतय का आणि सगळे सरल्यास आता, कुणा बघितना अस कोणी सुधा स्वः सापडणार नाही, त्याच्याकडे मोबाईल नसते, सगळे मोबाईल हा मोबाईल वापरत असतात, आणि त्याच्यामुळे काय होतं, की अ आपण सगळे, बघत असतो, ना की बाहेर कुठे काय चालय काय नाही, आपल्या सगळं घरात बसून राहतातच. ज असते ते त्याच्यामु ज्या म्हणजे, शेती प्रधान देशामध्ये शेतीमधून आपल्याला जे उत्पन्न भेटत जे आपण, खाण्यासाठी वापरतो. त्याची ज किंमत अस, ते कमी झालेले त्यां बाकीच्या गोष्टी आकर्षण करतात. त्याच्यामुळे त्यांना शेतीत काम करायला कस तर वाटत, आणि त्यांना. सोपं कस सोपं जे काही काम करता येईल, तेव्हा हवंय असं, ते करतात पण तसं पण म्हणता येणार नाही कारण जर पंजाबकडे जर तुम्ही गेला ना तर तिथं, अं इतकी शेती सा लोकं म्हणजे, मला उत्सुक असतात शेती करतात थ,
कुठे कुठे म,
पंजाब मध्ये, तेथे असं खूप, अधूनिक अवजार पण आहेत, आणि तिथे खूप ते पंजाबी लोक जे असतात ना शेती करण्यासाठी, म्हणजे हे असत त काय म्हणायच उत्साही पण अस ते करतात, पण आणि चांगलं उत्पन्न आणि आपण कस काय म्हणजे तरुणपढला, वळवलं पाहिजेच्याकड शेतीकडे,
आणि याच्या माग बघ ना, मला हे पण एक कारण वाटत की आता, पंजाब म्हटलं म्हणजे बघ एक धान्याच कोठार म्हटलं, जातं पंजाबला, पाणी वगैरे भरपूर, कारण तिथे भरपूर जो कॅनल आहे. आपला, हम भाकरा नांगल कॅनल झाला, किंवा नद्या पण तिथे बारमाही वाहणाऱ्या ना, आहे महाराष्ट्र, त्या जर घेतलं तर एक तर दुष्काळी म्हणजे दुष्काळी पर्जन्य छायाचा प्रदेश आहे, ना तिथे जास्त, लोकच्या हाल झालं दिसत्यात, आणि म रोजाराच्या संधी तिथे नसणार, एक तर पाऊसचा नाहीतर त्या शेतीत काय उगवणार त्यात अजून उदास, आहे की त्यामुळे मग, पाहिजे तस पाणी अडवा पाणी जिरवा या योजना पण तिथेपर्यंत पोहो पोहचल्या नाहीयेत.
आणि मा पैसा तर गरजेचा असतो, रोजगार गरजेचा असतो आणि मग अर्थातच तिथल्या लोकांना असत. स्थलांतर करून शहरामध्ये येऊन भले काही असेल. पण एक पोट भरेल एवढा पैसा कमवण फार गरजेचं वाटतं. आणि त्यामुळे कुठेतरी, तरुणांनी पण शेतीकडे पाठ फिरवल्याच, आपल्याला दिसून येतं. तर बरीचशी कारणं याच्या मागे आहेत, नाही का.
हो ते तर आहेच, पण आता तुम्ही गावात बघाल ना! आता काही काही अशी अडाणी लोकं असतात, बाबा म्हणजे अ का थोडीशी म म पिढी म्हणता येईल आपल्याला ते अजून पण शेती करताय शेतामध्ये मजुरी करतात. कारण त्यांना बाकीच्या बाहेरच काम, म्हणा किंवा कारखान्यामध्ये, वगैर असं काम करायला त्यांनी जमत नसतं. तर त्यांना स साधं सोपं काम बुटलं असते, की बाबा सगळ्या शेतात जावे आणि, जी मजुरी येईल, त्याच्यामध्ये पण घर चालव म्हणजे असं पण आहे. अजून पण करतायत लोक मग करतात, शेतामध्ये काम पण जेवढ्या मोठ्या, प्रणात करायला पाहिजे, थोडस कमी आहे आपण कस त्यां, जाणून दिलं पाहिजे, हा शेती करण पण, तुमच्यासाठी खूप म्हणजे उत्पन्नाचा एक स्त्रोत होऊ शकतो तर तुम्ही लक्ष देेऊन केलं काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकून घेतल्या आणि त्याचा तुम्ही उपयोग केला त्याच्यासाठी तर खूप चांगले चांगले म्हणजे उत्पन्न तुम्ही घऊ शकता ते त्यांना आपण सांगितलं पाहिजे.
अगदीच आणि शेतीच म्हटलं म्हणजे तुला सांगू का ग? एक तर आपण जेव्हा नोकरी करतो. व्यवसाय करतो त्या वेळी आपण म्हणतो ना ताजा पैसा मीळतो रोजच्या रोज आपल्याला काहीतरी पसा मिळत असतो पण शेतीच कस होऊन जात एक तर सहा सहा महिन्याच एक पिक असत म्हण तू उन्हाळी पीक घे रब्बी घे किंवा खरीप म्हणजे आधी त्याला भाडवल तिथे टाका टाकायला लागतं बी बियाण बी बियाने असो औषध फवारणी असो मजुरांचा खर्च असो आधी ते आपल्याला टाकायला लागणार मग पाच सहा महि महिन्यांनी मग ते पिक हातात येणार आणि ते पिक हातात आल्यानंतर परत जेव्हा मा म्केटमध्ये शेत शेतकरी आपलं जे काही प्रोडक्ट घेऊन येस प्रोडक्ट घेऊन जेव्हा तो उभा असतो ह तर त्यावेळी मात्र शेत मलाला कमी भाव किंवा मध्येच बऱ्याच वे अवकाळी पाऊस येतो किंवा का अशा गोष्टी मुळे काय होऊन जात मग तो एक लॉस मधेच प आपल्याला जास्त सरत असतो, हम्म.
हा तोटा सहण करतो बरोबर आहे पण आता एक उदाहरण सांगते. अ माझे जे अ माझे जे पती आहेत ना ते कंपनीमध्ये नोकरी करतात तर तेच होते आणि मध्ये एक शेतीे कशाच्या माहितेय कलिंगडची कलिंगडची शेती‌. तर त्या ज्या आजी होत्या ना त्या कलिंगड देत होत्या. दहा दहा रुपयला आणि जर बाजारात तर कलिंगडाची प्राइस होती तर मग जस्ट एका कलिंगडाची किंमत होती तीस रुपये चाळीस रुपये आणि ते दहा रुपयेला देत होत्या. आणि मग माझे अ माझी ते माझ म्हण की त दहा रुपयेला करून देया तर त्या काय बोलल्या आमच एक कसं आमच्या शेतातलाच उत्पन्न आहे म्हणजे हे बघा माझा माझं शेत आहे. आणि आम्ही शिकात च्या शेतात उगवले आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त पैसे घेऊन काय करायचे आम्हा आमच्या पोटापुरत मिेलते भास आम्हाला काही जास्तचे हव नाहीयेत.